होयं का अहो माझ्याकडे ना थोडा नेट प्रॉब्लेमच ये कधी कॉल लागतात कधी लागत नाहीयेत
अच्छा अच्छा अच्छा अच्छा ओके ओके रेंजचा खूपच प्रॉप सगळीकडेच आहे
नाही ज्यांच्या डरोडरके बसवलेले आहेत त्यांना नाही प्रॉब्लेम पण आमच्या सारख. त्यांचाच प्रॉब्लेमये हं बोला ना मॅडम
सांग सांग जा म ते
अ काय नाही आपण काय करू रेसिपीवर बोलूया हा मी मी एक रेसिपी सांग. तुम्ही एक रेसिपी सांगल.
हो.
आमच्याकडे ना उन्हाळा उन्हाळा असतो ना त्यावेेळेस आपण. उन्हाळ काम करतोना तेव्हासं सुरुवात जी असते ना ते वडा म्हणतात बघा त्याला हम्म कोणकोण सांडगा पण म्हणत कोणकोण वडा पण म्हणत तर ते वडा जो असतो ना चार पाच प्रच्या ज्या डाळी असतात ना त्याश. पड धोपड दळून घ्यायच्या. नंतर त्याच्यामध्ये कोथंबीर आद्रक अद्रक नाही टाकायचे ची लसण टाकायचं तिखट मीठ हे सगळं टाकायचं मिक्स करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं सकाळ सकाळ असे छोटे छोटे छोटे असे भजे टाईप. पण नाही. अगं थोडे थोडेसे असे टाकायचं हातानेचं गोल गोल गोल गोल म्हणजे जसा. येल ना तसा मग ते वाढवायच मग आमच्या म आहे ना जे. आपण सुरुवातीला नाही का रस करतो ना.
हा हा.
त्या रसासोबत हा वडाच केला असता हा म्हणजे जर का आपल्याला रास करायचं असेल तं कम्पलसरी वडा करतातंच नाही त्या दोघांचे ते कॉम्बिनेशनच म्हणावं लागल एकंदरी.
ओके ओके.
हा तर त्या वाड्याची पण मी तुम्हाला रेसिपी सांगते काय कराय अ कांदा जास्त घ्यायचा. त्याच्यानंतर तेल टाकायचं त्यामध्ये जिरे मे लसण का दा टाकायचा तो चांगला फ्रा होन द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा वडा टाकायचा तो पण फ्राय करून घ्यायचा. नंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकाय च आणि गरम पाणी थोडसचवातायचं पातळ नाही करायचं मोकळा करायचा. हा मग बऱ्याच जणांना काय होत रस जास्त आवडतो ना मग ते तोंडी लावण्यासाठी हा वडा करतात.
अच्छा म्हणजे जसं सोबत खायलावं असं आपण.
हा रस करायचा असेल तर कंपल्सरी हा वडाच असतो दुसरी भाजी आम्ही करतच नाही कसली. आणि आमच्याकडे अजून एक आहे. प्रसिद्ध मासवडी म्हणून बऱ्याच जणांना वाटतं मासवडी म्हणजे नॉनव्हेजचाच प्रकार आहे की काय.
हां हां बाय बाय. आमच्याकडे त्याला साठपुडची पातोळी म्हणतात. आमच्याकडे सातपुडची पाटोडी.
असं आहे का ह हा ते बेसनपिठापासून केलेली जाते ती का.
यास बेसनपीठापासून खोबरं. एवढं मोठं खोबरं खसखस सगळं हो. अ कांदा भरपूर लागतो त्याला.
ह म्हणजे नाही ते बेसन करून त्याच्यामध्ये. ते सगळं हे करायचं ना लावायचं असतं.
अ बेसन ह बेसनच काय करायचं आम्ही जसं आपण पीठ घेतो ना. पापडच तसं आमच्याकडे अंंदण ठेवतात. बरोबर आहे अंंदन ठेवलं का मग त्याच्या चवीनुसार भीक वगैरे असं सगळं टाकायचं आपल्या इच्छे नुसार. थोडस हाचं वगैरे जर आपल्याला फूट टाकायचं झालं तर टाकायचं आणि ते त्याच्यात मग ते पाण्याला थोडी उकळ फुटली ना ओवा वगैरे टाकायच्या मीठ टाकायचं मग त्याला पाण्याला उकळ फुटली का मग त्याच्यात पीठ टाकायचं.
असच्छा असच्छा.
ते थोडासा आई काय करते मग माझी किती पीठ न हलवता. थोड्या वेस वाफू देते मग थोड्या वेळा नातं तर ते झाकण करते आणि मग ते पीठ आहे ना ते घेरते. पापड सारखं पापडांच्या पीठ सारखं मग ते खूप वेळ घेरते. म ते घेरल्यानंतरना खूप वेळ वापू द्यायचं. खूप वेळ वापर द्यायचा तोपर्यंत हो. मस्त वाफे मधे उ द्यायचं मग तिकडे द आपण सारण तयार करायचं कांदा किसाय खसखस खोबरं अस सगळं ते मिक्स. करून ते सारण बनवायचं मग ते पीठे है ना.
हा.
ते पीठ असं अ एखादा ताट उलटा करायचं त्याच्यावर एक कॉटनचा कपडा ठेवायचा त्याच्यावरती पिठ्या असं थापायचा हाताने गोल गोल गोलगोल करायच
बरोबर आहे आमच्याकडे सेम असच करतात
हा आणि ते सारण त्याच्यावर टाकलं का असं छान मग गोल गोल गोल गोल गोल गोल करत यायची म्हणजे सातपुड होतात तिच्या आपो प सात वेळा ते अे गोल राऊंड होते त्याला म्हणून आमच्याकडे तिला हो िहर पडता म्हणून आमच्याकडे तिला सातपुरच्या पाठोड्यावरतात
आ स आहे का हो ना रेसिपी सेम असे प नाव वेगवेगळे असतात
हो ते कसं असतं आता थोडस आपण इथून खांदेशात गे लोक तिकडे सातपुडच्या पाठोड्या कोणी बगते तुम्ही काय नाव सांगितलं मासोळ्या म्हणतात असं प्रत्येकाच वेगवेग मस वाड्या हा हो हो प्रत्येकाचे नाव पदार्थ एकच असतो फक्त नाव वेगळे असतात आणि कोणी काही पदार्थणजे कोणी जास्त टागतं कोणी कमी पद्थ टात असं प्रत्येकाचं वगळ असत
हो मी आता कॉल लावते ना बऱ्याच जणांच्या रेसिपी ऐकला साध्या साध्याच गोष्टी अस आता भेंडीची भाजी. त्याच्या पण मला खूप वेगवेगळ्या रेसिपी ऐकायला भेटल्या
हो आता भेंडीच्या भाजीमध्ये बरेच जण कांदा पण टाकतात
कांदा
कांदा हो हो आम्ही आम्ही तसं नाही करत आम्ही नुसते लस सोहून जिरं टाकायचं थोडसं
हा हा
छानपैकी असं मस्त त्याला नुसते फोडणी द्यायची हिरव्या मिरची मध्ये आम्ही कांदा वगैरे नाही टाकत नाही आता नाही आम्ही दही वगैरे नाही टाकत प्लेन अशीच करतो ते दहीच मुलं नाही खाणार
हा हा हा हा नाही छान लागते थोडे आंबट आंबट हम्म हम
माझी करून बघावी लागेल मला त्याच्यानंतर मग मी एक बास्केट चाट बनवते आपले हो आपले उसळ असते ना उसळची भाजी ब उसळ बनून घ्यायची आपली मट मुसळबरल्या नंतर मैदा मळायचा थोडासा मस्त छानपैकी
हा
एक छोटी अशी वाटी घ्यायची तिला थोडस बाहेरून असं तेल लावायचं
हा हां
आ तेल लावलं का ती छोटीशी आपण पुरी करून त्या वाटीला चिपकून द्यायची ती छोट वाट्या असतात ना आपल्या देवाना प्रसाद वगैरे ठेवो
हो हो हो माहिती आहे ना
हो त्यांना असं त चिपकून द्यायची आणि ते तळायला कडई सोडायचं ते तळलं गेलं का आप निघून जाते आणि ते खालच आकार बरोबर वाटेार हो वाटे सारखा कय मग ते वा वाटे सर का करायला का मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मटकी उसळ मटकीची बारीक शेव बारीक कांदा बारीक टोमॅटो त्याच्यानंतर डाळिंबाचे दाणे असं टाकून दही गोड चटणी टाकायची थोडी तट चटणी टाकायची आणि त तशी खायची बास्केट चाट म्हणत त्याला त्याला तो शेप बास्केट सारखा असतो ना त्याचा हो खूप सुंदर आहे दही वगैरे टाकून ये ना खूप छान लागत
नाही मी मोबाईलवरर रेसिपी रेसिपी म्हणजे तसं बघितय प्रकारात असं वाट म ला तुम्ही जस सांगितलं ना तस पण अस खल्लं पण नाही कधी बनव
नाही नाही खूप सुंदर. मी न अ चाळीसगावला होती ना त्यावेळेस मी स्टॉल लावला होता.
हा.
हो खूप म्हणजे विकले गेले होते खूपच सारे. म्हणजे मला अक्षरशा अपूर्ण पडले होते.
हो का. नाही असं काहीतरी नवीन बनवलं की आवडतं पण ना सगळ्यांना.
आता मी परवा काय केलं बटाट्याची भाजी करून घेतली छानपैकी.
हा.
अ थोडस जिरं टाकून मैदा मळून घेतला.
हा हा.
त्या मैद्यामध्ये ती बटाट्याची भाजी अशी थोडीशी पोळी लाटली. अ, गोल राऊड करून मस्तबारीक, मैद्याच्या हिची, अन् त्याच्यावर बटाटा ची भाजी अशी एका साईडने पसरून दिली, हाफ, हाफ पोळी वर, अन ती फोल्ड करून घेतली आणि तिची अशे बारीक आपण शंकरपाळे कापतो ना. तस त्या शंकरपाळ्याशी बारीक लांब लांब लांब लांब असं कापून घेतलं. सरळ एकदम, शेवाळ्यांसारखं हा बराट्याची भाजी भरून, आणि मध्ये अशी ना खूळी ठेवली, आणि त्याच्यावर अशी आपण वेनी घालतो ना.
हा.
तसं ते कापल्याल्याची वेणी घालून घेतली.
अरे बापरे! खूप छान-छान रेसिपी बनवता ओ तुम्ही.
म ते खूप म्हणजे इतकं सुंदर रेडी झालं ना, आणि मग दुसऱ्या दिवशी परत त, अ म आता एक दिवशी असं भाकरवाडी सारखं बनवलं बटाट्याची भाजी बनवून घेतली. मैद्याची पोळी लाटून घेतली त्याच्यात टाकून दिल ती अशी कापून घेतली, आणि तिला अशी राऊंड राऊंड करून घेतली थोडी चपटी करून घेतली. तळून घेतली, हो पण वेळ नाही मिळत काय करता.
तरी तेवढ्यातून एवढा टाइम काढून कर त ना रेसिपी, हा आवडा असल तर वेळ पण निघतोच म्हणा.
तेच ना त्याच्यानंतर बिस्किटचा केक पण छान लागतो.
पारलेजी ना.
हो पार्लचा कुठला ही करा तुम्ही मी तर मिक्स बिस्किट घेते.
नाही मी पार्लेजीचं ऐकलेलं आहे म्हणजे ते पार्ले नाही का गोल्ड मधला.
हो हो नाही नाही मी सगळे मिक्स घेते बिस्किट असं काही नाही पारलेच सगळ्या बिस्किटचा जमतो अहो केक.
असं आहे का?
सगळे एक एक दोन दोन बिस्किट पुडे घ्यायचे, आणि मग त्याच्यानंतर काय करा ते मी अ पाच रुपयाची कॅटबरी मेल्ट करून घेते दुधामध्ये.
हा.
आणि ते केक झाला का वरतून लावून द्यायचं मग त्याच्यावर, अच्छ आ हो मग ते खायलाही मुलांना टेस्ट येते, दिसालाही डोळ्यांना छान दिसतो मग काय कराय
हो ते आहे आणि पोरांना असंच काहीतरी बनवायला पाहिजे बरोबर आहे.
ह न तेच ना.
आता मुलांना टिफिनला काय दायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. सकाळी काय हो ते टाईम नाही भेटत त्यामुळे काय करता पण येत नाही ना ओ भाजी पोळीच.
नाही ना.
हम्म माझी मुले तर लय बोर होतात म्हणतात तू काय करतच नाही.
मुलही तेच म्हणतात आई नवीन काहीतरी खायला कर. चल ना नवीन काहीतरी कर खायला कर.
निघायचे घाई पण अस ते आणि काय होत शाळेत ना टीचर पण सांगतात ना कंपल्सरी भाजीपोळीच द्या. कारण एकाने वेगळं काय आणलं की बाकीच्या मुलांना पण मग तेच पाहिजे असत
ववि
त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होत. तर सॅटरडे ला अलाउड असत असं एरवी नाही.
ओके ओके हा बरोबर आहे. नाही ते प्रत्येक स्कूल मध्ये झालंय ते आता, प्रत्येक स्कूल मध्ये झालंय तुम्हाला कुरकुर म्हणजे प्रत्येक स्कूल मध्ये झालंय ते आता. कि तुम्ही फक्त सॅटरडे सॅटरडेला तसं मुलांना काहीतरी देऊ शकतात.
हो नाही ते एरवी नाहीच.
नाही येरवी नाही टिफिन मुला खाऊन देत नाही ते- ते बघायला गेल्या तस योग्य आहे ते कारण कस आहे मुलं घरी खात नाही. स्कूलमध्येच खातात फक्त.
हो लेकर घरी जेवत नाही आता आणि पण शाळेमध्ये जेवतात. अच्छा आपला टाइम होत आला आता तुम्ही काय करा कॉल कट करा? मी तुम्हाला लगेच करू का?
एक मिनिट हा हो हो एक मिनिटं. थांबा अूनन दोन तीन सेकेंद बाकी आहे.
ऐका ना मी लगेच कॉल करू का तुम्हाला?
हो करा-करा लगेच करा मी क करते हो.
अच्छा ठीक आहे ठीक हो.